नमस्कार सर काय आपलं काय प्रॉब्लेम झाला तुमचा काही नाही. सांगितलं नाही तुम्ही काय कॉल वाया गेले म्हणत होते.
सर तो इथे सोडा
काही विषय नाही काही विषय नाही तुम्ही बोला.
सर ते मी तुम्हाला कॉल करायचा ट्राय करत होतो तर ते दोन कॉल लागले नाही तर मग ते प्रोसेस होऊन गेले पुढे
ओके काही नाही त्याच काही एवढं इम्पॅक्ट नाही पडत ऍक्च्युली अ आपले असे पण एखादा जो को रिजेक्ट होऊन जा हो. त्याच्यामुळे ते सगळे एवढा विषय नाही येणार.
अच्छा अच्छा.
हो. बाकी आपलं विषय चालला होत की
पाऊस आला तर हो.
हो आणि मी तर असं ऐकलं होता की आपलं हा. तो मिसिंग लिंक रोड परत खराब झालेला आहे काय काम केलेलं आहे त्याचा काही समजा नाही मला
हो आता तेथे इंजिनियर नितीन गडकरी साहेब त्यांनाच विचारावं लागेल आपल्याना एक तर
नाही त्यांचा काही रोल नाही नेम की कॉन्ट्रॅक्ट ज्यांना भेटताय ते काय काम करताय मला पण काही समजा नाता नाश शिकमध्ये भाघायला गेलं तर जिकडे तिकडे खड्डे आज मी एका खड्ड्यात पटलो डायरेक्ट म्हणजे काय सांगू काय अवघड परिस्थिती होती. गाडीवरून डायरेक्ट असं स्लप झालो की डोंगावर आपटोून गेलं नाव सर
अच्छा जास्त लागलं तर नाही तुम्हाला?
नाही नाही लागलं तर काही नाही रेनकोट झालेलं त्याच्यामुळे चिखलात भरून गेलो बाकी काय मी तुम्हाला मी दुपारी बोललेलो ना कि अ पॅनट पूर्ण चिखलानी माखलेली होती पण बरं मी लेटेस्ट रेनकोट घेतलेलं होतं. आणि त्याला टेन डेज रिप्लेसमेंट पॉलिसी होती. मग मी ते रिप्लेस करून टाकलेलं. आणि त्याच्या बदल्यात म ती हो आणि त्याच्या बाहिद मला ते कूपन भेटलेलं होतं मग ते कूपन आपलंही बंद झालं लगेच. दुसरं रेनकोट मागून घेतलेलं मी आता आता बघेल ते बी चांगलं नाही निघालत. तर ते पण रिप्लेस करून टाकव आपण टेन डेज च्या अंडर
हो एकदम काय विषय नाही त्याच एकदम ते मिनिटस वरून मागवलं होते वाटतं तुम्ही?
हो मिनिट्स वरून मागवलेलं होतं पण म काही नाही आता तर ते म्हणजे पहिले वालं सा
अच्छा म त अतिउत्तम झाल कार्य
हो हो.
बरये रेनकोट ची तर खूप गरज आहे सध्या एवढा धो धो पाऊस पडतोय.
हा हा. उद्या हेवी रेन पण सांगितलेला आहे त्याच्यामुळं काही सांगता येत नाही आता किती रेन पडेल किती नाही. त्यांचा अंदाज खरा होतो, नाही होतो, मला त वाटत नाही त्यांचा अंदाज खरा होईल कारण की त्यांचा अंदाज खरा आतापर्यंत पाऊस आपल्याकडे दिसला असता पण आपल्याकडे असं जास्त पाऊस नाही पडते. एकदम नॉर्मल नॉर्मल पाऊस पडतोय न्या जसं म्हणजे ते म्हणतय ना की खूप हेवी रेन होणार आहे तसं रेन तर नाही पडते इकडं.
हो आणिक जास्त भरलेलं बी नइये वरती. बघू अजून गार हवा बी सुटलेली नइये.
नाही तिकड असं बारीक वगैरे पाऊस नाही का चालू तुमच्याकडे?
नाही नाही मगाशी थोडासा चालू होता भरपूर पण आता बंद झालेला आहे.
ओके नाई इकडे ना आसं रिम झिम नई का श्रावण मध्ये पडतो तसं पाऊस चालू आहे. अ असा एवदा जोरात पाऊस नाई आलेला अजून.
हो हो इथे ते नाही इथे पाऊसच नाही थोडा बंद झालेला आहे पाऊस. त्याच्यामुळे आम्ही चक्करला आलेलोय वरती जेवणानंतर शतपावली केलीच पाहिजेत.
हो ते त आहेचशा डेफिनेटली तेवढच तुम्ही केलीच पाहिजे आणि अ काय म्हणता पण अ तुम्ही एकटेच आहात कोणी आहे जोडीला तुमच्या?
नाही आहेत ना मित्र मित्रपरिवार आहे माझ्यासोबत.
हमम पण आपले नोमानन ते
नाही आपला प्रवीण दीपक आहे का तोये. पप्पू उर्फ पप्पू हो पप्पू शेठ आहेत आमच्यासोबत.
त्या दिवशी ते पप्पू शेटची गाडी जी चालू केली होती की नाही तुम्ही?
म्हणजे तिचं काय झालं होतं घेर च्यजी
हो हो.
त्या जो रॉड होता त्याच्यातला नट तुटून गेलेला होता म त्याच्यामुळे घेर पडत नव्हता गाडी चालू होत होते. ढकलली.
ओके,
गाडी चालू झाली पण त्याच्या वडील बोलले का घेर पडत नाहीये त्याच्यामुग आम्ही गॅरेज समोर लावली गॅरेजवाल्याला फोन लावला
ओके.
किती वाजता येणार आहे तुम्ही? काय. मग त्यांना नंबर टाकून दिला त्यांचा दहा वाजता बोलले ते त्याचे वडील मग गेले रि रिक्षा करून. घरी पोहोचले म ते आता गाडी आणलेली आहे त्यांनी घरी रिपेर करून.
ओके, म ते आले का नाही पप्पू शेठ गाडी आली ना घरी त्यांची?
हो गाडी त आली घरी त्यांची गाडी लावलेली आहे त्यांनी ती जुनी गाडी झाली ना हो ती काम काढ ते गोपाळ.
हो, त्यांनी ती विकून टाकलेली पाहिजेल अन त्याच्या बदल्यात दुसरी तरी गाडी घेतली पाहिजे कारण की सारखं सारखं काम करणे. किंवा मंग असं समजा कुड असं खूप लांब गेले न तिकडे अटकले तर आपण तिथं अव्हेलेबल नसणार. म म आपण कस काय तिकडे जाऊन त्यांना ऍडजेस्ट करत बसणार.
हो तो बोल त्याला बोललो मी तसं पण मग तो बोलतोय वडिलांच वय झालंय ते थोडच दिवस करणार आहे मग त्याला म्हंटल मग काय उपयोग नाही घेऊन अशी गाडी. मोस्टली कोणी चालवणार नाही तर?
नाही मगाशी पिकअप वगैरे किंवा मग नाही का आशी छोटा हत्ती जे आपल्याला रेंटवरती लावून देता येईल हा. आशी गाडी घेऊन टाकायची.
ती गाडी इको इको गाडी आणलेली होती तिने रेंट वर
ओके नाही रेंट वरती नाही आणायची हो अशी स्वतः विकत घ्यायची.
नाही त्यांच्या मित्रांचीच होती ती म ती काय तीनशे रुपये चारशे रुपये रेंटने येत होती दिवस
ओके आमच्या इकडे आलेला आता खूप जोरात पाऊस आलेला आहे तिकडे? काय वातावरण आहे की नाही?
नाही ते गार हवा सुटली सर आमच्याकडे आम्ही ऊसाच्या शेताच्या बाजूला इथे भवानी मंदिर आहे तिथे बसलेलं आहे आता आम्ही आता इथे.
ओके नाही इकडे खूप जोरात आलेला म्हणजे एकदम अ जसा जोऱ्यात पाऊस आलेला आहे. तसं पण मग मला नाही वाटत कि नाही ते कसं आहे ना आपलं गाव थोडं करंट गाव आहे ते काही लवकर तिकडे पाऊस पडत नाही.
नाही हो आहो असंच आम्हाला बी वाटायचं पण मग जो धो-धो पाऊस पडला इथे सगळ्या चड्डया वल्या झाल्या सर काय सांगू तुम्हाला वाळती बी नाही चड्ड्या.
कपडे वगैरे ते नीट दोन तीन एक्स्ट्राच ठेवायचे पावसाळ्यात. जस की लागतच राहत कंटिन्यू वेगवेगळे कपडे ठेवत राहाचे वल्ले कपडे जास्त घालू नये.
नाही नाही काल कसं झालं आमचं काल आम्ही खर्चच करून टाकला खूप मोठा. दोघं भाव मिळून गेलो आम्ही दोन दोन अंडरवेअर घेऊनच आलो मी तर बनियान बी घेतली सोबत.
अच्छा
पैसे आज आहे उद्या नाही म्हटलो एकदाचा खर्च करूनच टाकला नाही का.
ते तर बरोबर आहे ते केलंच पाहिजे स्वतःसाठी कारण नाही ते त आहे. स्वतःसाठी केलंच पाहिजे. अण्णा नसा इकडे त जोरत पाऊस आलेला एकदम आणि प अस पण मी या पावसानी मला वाटत नाही की खूप असं नाशिकवरती काही इम्पॅक्ट पडेल याचा कि ढगफुटी सारखं वगैरे असं काही दिसत त नाही हे मला इथे
ते मे निगतपूर तिकड पडेल पाऊस खरा पाहाला गेल तर कारण तिकडे डोंगर ये झाडं हे खूप त्याच्यामुळे तिथं कंटिन्यू पाऊस असतो.
इकडे पण सुट्टया वगैरे दिल्या तेचा अर्थ इकडे पण काहीतरी इम्पॅक्ट असेल म्हणून दिलेला असल असं नाही ना नसणार
हो तिकडून वाहून त येईल थोडासा पाऊस इकड पाथडी फाटा वगैरे
आणि जरी तुरी त्र्यंबक साईडला जर झालं ना तरी आपल्याकडं पूर यायची शक्यता राहू शकते पण मग मला नाही वाट त या पावसावरती की असं तेवढा इम्पॅक्ट पडेल जो उद्या पडला असं सांगतय न्यूज वरती वगैरे तसं इम्पॅक्ट
हो हो एका दिवसात तर काही फरक पडत नाही सर. तेच्याने एवढा का काही विषय नाहीहे एक दोन दिवसात त्याच्यात आम्ही तर नागपूरला चालोय तिकडे दुष्काळ असतो.
हा तिकडे नाही दु दे फक्त जाताना इकडनं पाऊस घेऊन जाऊ नका तुम्ही तिकडे.
हो ते तर आहे आता ते तर बघावं लागेल नवरदेव नवरीनी किती पुऱ्या खाल्ल्या ते लग्नाआधी त्याच्यामुळे पाऊस येण्याची
दादानी आजच एक पुरी खाल्लेली वर धुनी तिला त्याला खाऊ घातली.
हो आता ते त बघावच लागल ना. पाऊस पडतो का नाही ती मीठ खरी आहे का खोटी ते बघावं लागल.
कि नवरदेव आमच्या इकडच आहे म्हटल्यावरती पाऊस इकड पडतोय. त्याच्यामुळं पुरीतआसर तर झालेला दिसतय मला असं वाटतंय. त्यांनी थोडे पुरे कमी खायला लागत होते.
हो आणि त्याच्यात त्यांनी सँडविच बी खाल्लेलेत त्याच्यामुळे मग थोडस
नाही नाही सँडविचचा काही इफेक्ट नाही पण मग पुरी खाल्ल्याचं इफेक्ट ढगफुटे वगैरे त्याला काय सांगितल होत तरी फोन करून की पुऱ्या थोड्या कमी पण मग त्यानी खाल्ली आता त्याला आपण काही करू शक बहुतेक कदाचित ते सकाळी बाहेर निघाल्यानंतर तो पाऊस थांबायला बसला आता.
तुमचं लग्न कधी करताय तुम्ही ते सांगा आम्हाला?
अहो आपल्याकडे आता काय विशाल दादा ती बघा ना तुम्ही ती स्टेज झाल्यावरती केलं अजून आपलं वय पण नाही, अजून आपण कामाला नाही सधा अजूनही कामाला लागल्यावरती मग लग्न. मग आपण पण तेव्हाच करून आपण का आता एवढं लवकर करायचं.
अस म्हणतात म आम्ही आमचं वय येऊन जाईल ना तोपर्यंत.
की पैसा पाणी कमव मग लग्न करू.
नाही काम तर बघणारच आहे आम्ही. काम तर करावंच लागणार आहे आता लवकरच. कारण बिझनेस तर काही आम्ही केला नाही वडिलांनी. त्यांच चालू आहे बिझनेस करायचा.
तसं नसतो ओ वडिलांच आणि आपला एवढं हे नसत नाही नाही तस
बिजनेस जो बिझनेस माणूस करतो समजा तुमच्या वडिलांनी शून्य पाासून स्टार्ट केलं एक लाखापर्यंत तुम्हाला ते अर्निंग करत होते, तर तीच अर्निंग ते सोडून तुम्हाला तुम्ही एक लाखापासून स्टार्ट करता, तसं नोकरीमध्ये नसतं सर. नोकरीमध्ये जर का तुमचे वडील शून्या पाासून चालू केलं तीस पर्यंत आले ते त्यांचं वय झाल्यानंतर ते तुम्हाला बोलले का नोकरी करा परत.
विषय असा असतो की तुम्हाला आहे ना त्यासाठी वेळ, भांडवल दोन्ही द्याव लागतं आणि जर आपल्याकडें भांडवल नसेल तर आपण बिझनेस उतरायची रिस्क लगेच नाही घेतली पाहिजे. असा विषय असतो. आपण जर लगेच समजा आणि हो पण मग ते आपण जे गोळा करून वगैरे ते आपल्याला भरून द्यावं लागतं इकडनं तिकडनं. म्हणजे समजा आपल्याला ते एक टेन्शन असतं बिझनेस सेट नाही झाला किंवा मग समजा कि आपलं हा बिझनेस जो करायचा आहे. त्याच भांडवल आपण इकडून तिकडून गोळा करेल ये ते आपल्याला भरून देणं हे. म ते गडबड होऊन जाते मग तो लोड वेगळा येतो त्याच्यामुळे मेन बिझनेस वरतून फोकस हट कून जातो आपण. त्याच्यामुळं अम पहिले आपला काहीतरी बेस पक्का करून घ्यायचा की आप आपल्याकडे इन्कम आणि आपले स्वतःचे पैसे असले पाहिजेल की जेणेकरून समजा लॉस जरी झाला तरी आपल्याला फरक पडत नाही कारण की आपल्याला कोणाला द्यायचे ब्यायचे नाही.
हो ते तर आहेत नाही नाही आपल्या ते पटत बी नाही ना लोन वगैरे किंवा पैसे घेणं दुसऱ्यांकडून आपलंच भांडवल लावायचं आपल्यांना.
अ तसं आपल्या घरात तसं कोणीच नाही की ज्याला असं ते नाही का आवडतं. मग त्याच्यामुळं नाय ते एक आहे ते सोडून द्यावं लागतं आता काय आप ल्याला माहिते, त्याच्यामुळ ते त्यांचे मग उलट बघायला गेलं तर मग त्यांची काय म्हणता? हौस मऊस ते जास्त करत ना आपल्यापेक्षा जास्त.
हो ते तर आहे चालेल चला मग बोलू आपण नंतर.
ओके ओके. चालेल चालेल.
हो- हो